ते झालं आहे.
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हा आवाज लय बारीक येतोय फोनचा.
स्पीकरला हे असं स्पीकरशी प्रॉब्लेम आहे काय करायलाय तुम्ही?
काय नाही स्वयंपाक झाला थोडस मार्केट मधून आज बाजार अस तो आमच्या गावचा.
हा मग माळव आणलेलं थोडं निट करत बसले बघा.
हो आमचं पण छान जेवण केलंत.
हम्म.
जेवण मध्ये हा.
हा काय म्हणलं
जेवणामध्ये जेवणामध्ये खिचडा भात. हो रेसिपी.
हा. नॉन व्हेजची चिकनची? चिकन काय पहिलं शिजवून घ्यायचं.
हम्म.
खोबरं कांदा, टोमॅटो लसूण अल्ल. घालून मसाला करायचा आणि ग्रेवी करवून घ्यायची.
हम्म आणि ते फोडणी बे
चिकन काय तुम्ही व्हेजिटेरियन हाय व्हेजिटेरियन.
होय.
पूरला?
होय.
आ त्यामुळे काही तुम्हाला रेसिपी पूर्ण स्पष्टीकरून सांगून काही उपयोग नाही मग. बनवणारच नाहीत. तर मग काय उपयोग आहे सांग मग खाणार नाही तर. मग काय तुमचं झालं जेवण?
हो आमचं जेवण झालं. आज खिचडा भात होता सोयाबीन घालून केलता. हा त्याची रेसिपी काय? हम्म. अ कांदा, टोमॅटो चिरून घ्यायचं. आणि साईडला आलं हे अ लसूण आणि चटणी चेचून घ्यायची.
हा.
ते बारीक करून मग तेल घालायचं त्यामध्ये थोडं तेल ते लसूण लसूण आणि चटणीची पेस्ट घालायची. कांदा, टमाॅटो भाताला भाजायला घालायचं आणि थोडं डाळी. जसं की आपली हे असतं ना मसूरडाळ, मूगडाळ. ते घालायचं ते चांगलं भाजायचं, मग कांदा टोमॅटो घालून भाजायचं. आणि बटाटा
हा हा.
ते घालून भाजून घ्यायचं आणि चटणी, मीट घालून चांगलं हलवायचं आणि तांदूळ घालून पाणी हे करून घालून भात लावायचा.
तांदूळ नुसतं धुऊन घ्यायचं काय
होय होय धूऊन घ्यायचं तांदूळ साइडला आणि मग नंतरन घालायचं.
हा हा.
चालतंय आणि कुठं फिरायला गेलंता तुम्ही?
फिरायला काय सुट्टीतच की, तेवढं जाऊन आलो सुट्टी परत झालं की झालं.
हम्म.
हा. आणि तिरुपतीचं दर्शन झालं, परत हिकडं महालक्ष्मीचं दर्शन झालं परत. परत इथं नरसिंहवाडीच्या जवळ खिद्रापूर म्हणून महादेवांचं मंदिर प्रसिद्ध आहे.
तिकडे गेलो होतो. परत इथं कुरुंदवाडमध्ये एक म्हणून एक थोडासा छोटासा पॉइंट आहे. लहान मुलांना खेळण्यासारखा तिथे गेलो होतो.
तिथे मजा आली असेल ना खूप?
एवढी काय नाही जरासं आदल्या दिवशी पाऊस झालेला त्यामुळे चिखल झालेलं थोडं. त्यामुळे एवढं काय एन्जॉय करत आला नाही आम्हाला तिथं जास्त कारण ते पूर्ण चिकूची बाग असल्यामुळे ना तिथं पाठीमागच्या साईडला सगळं चिखलच होतं आणि थोड्याशा एक मॅडम होत्या अँकरिंगला. गेम्स वगैरे घ्यायला, रिल्स करायला, बनवायला. त्यामुळं थोडा टाइम आम्ही तिथंच घालवला जास्त करून, कारण पाऊस होता त्यामुळे चिख चिखल होत बसायला पण जागा नव्हती.
हम्म.
म्हणून मग आम्ही जास्त वेळ तर काही बसले नाही, जेवण झाल्यानंतर ना बाहेर पडलो. तिथून नृसिंहवाडी चं दत्तांचं दर्शन घेतलं, परत मग खिद्रापूरला महादेवांचं. तिथं पिंड आहे, तीथ दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग, घरी आलो आम्ही.
हो.
परत दुसऱ्या दुसशी, मग परत महाल मी रंकाळा तेच, तिथेच जाऊन आलो आम्ही परत.
रंकाळ्याला पण खूप छान केलंय, आता बघण्यासारखं हां.. रंकाळ्याला खूप छान झालंय आता संध्याकाळच्या टाइमला जायचं खूप छान वाटतंय तिथं.
हो तिथं काय, लायटिंग वर
म्हणजे असं एकदम असं एखाद्या बीच वरी ‌गेल्यानंतर म जो फिल येतोय का नाय असा म्हणजे. तसं एकदम हे होतंय तिथं.
हम हम. जायला पाहिजे एकदा मग.
हावं. हो का तूमच काय आता, कॉलेज कसं चालू ये.
अं... कॉलेज चालू आहे, सुट्टी होती तेरा दिवस.
हा आता कसली एक्झाम झाली का आता?
होय होय, पहीलाना माझी ही, सेकंद सेम झाली गेल्या वेळीस.
हां.
एक महिना चालू होते.
हां.
गेली चांगली एक्झम सगळे, मग आता पुढ तर किती हा या तेरा तारखेपासून कॉलेज चालू होणार आहे तर सेम
कुठला कोर्स घेतला म्हणजे काय शिकतात?
मी फार्मास्युटिक्स शिकतोय डी फार्मासी. बी फार्मसी शिकतोय मी, त्यामध्ये काय सगळं हेल म्हणजे बी फार्मसी अँड, डी फार्मसी हे दोन वेगळे आहेत. डी फार्म सी मध्ये पण आपण जास्त लोकं मेडिकल घालतात आणि बी फार्म सी मधून आपण हेजयामधे जाऊ शकतोय, काय म्हणतात हॅलो. हॅलो. हेलो.